हॅलो
हा नमस्कार तई
हां नमस्कार ताई आवाज येतो आहे माझा
हो येतोय क्लिअर येतोय बोला
हा आज आपण ह्याच्यावरती बोलूयात अ खाद्य पदार्थांवरती
ओके ओके
हा तर त्यातलं आपण आज अ हे स्वीटचे पदार्थ म्हणजे गो गोडाचे कुठले पदार्थ त्याच्यावरती बोलूया आज
हो हो चालेल तस पण आता आषाढ महिना वगैरे ते आहे येत य
हो बरोबर आता आषाढ चालू होणार आहे
हा आमच्याकडं गोडपुऱ्या वगैरे असं गोडाचे खीर वगैरे करतात आता आषाढ महिन्यामध्ये
हम्म हम्म
ह् म्हणजे जास्त तळेले जातात ना आषाढ महिन्यामध्ये पदार्थ
हा हा तळणाचे पदार्थ
हा तुमच्याकडं असं कोणते करतात आषाढ महिन्यामध्ये
आता येथे गुळाच्या पुऱ्या वगैरे असतात ना गुळाच्या ऱ्या असतात अ कापण्या असतात तस ते नैवेद्य पण देतात ना दे ह्याला देवाला पण ते ते असत हा आणि गुळाच्या पुरमध्ये आता मी पण म्हणजे म्हणजे वर्षात ना हाच एक असतो की ज्यावेळी केले जातात जास्त
जास्तीचे केले जातात हो आमच्या आमच्याकड पण मोस्टली असं गुळाच्याच करतात त्यामध्ये बडशप विलायची वगैरे असं ह घालून ते गुळाचं पाणी करतात आम्ही असं अ ते गरम पाणी करायचं थोडस गुळ वगैरे टाकून मग ते गाळून घ्यायचं आणि गव्हाच्या गव्हाच्या पिठामध्ये ते ओतून असं मळून घ्यायचं ते थोडंसं तुप वगैरे थोडसं मोहन म्हणतात ना आपण हा तशत हा तुपाच मग ते थोडस टाकून अस मळून ते घ्यायच मग ते थोड म्हणजे आपण मुरायला म्हणतो ना असं थोड वेळ झा ठेवायच म्हणजे मऊ होण्यासाठी थोडस तस मोहन वगैरे घ ल्यानंतर तर ते मऊच होतात पोऱ्या तशा थोडश झा खून ठेवन इकडं तोपर्यंत मग कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. आणि कोणी कोणी असं त्याच्या कापण्या पण करतात. असं मोठी पोळी लाटून घ्यायची कोणी गोल करत कोणी असं. चौक नि आकारच आणि कदशा तशा करत आपण शंकर पाळे वगैरे बनवतो तशा मग ते ते गरम झा कि मग त्याच्यामध्ये सोडून असं म्हणजे मंद आचे वर थोडस मग ते तळून घेतो हा ते कोणी श्रीखंड पुरी म्हणजे आपल्या आवडीनुसार मग ते खातात.
हा
तुमच्या इकड काय वेगळं बनवतात का असं
ह नाही आमच्याकडें पण असंच बनवत म्ही गुळाची म्हे पुऱ्या ते फक्त आम्ही काय करतो थोड जस गव्हाचं पेट आहे बरोबर थोडं अजून दुसरं पण पेठ मग त्यात थोडं अ डाळीचं थोडस टाकतो.
गोडखुऱ्यामध्ये
हा हा थोडस थोडस अगदी हे करायसाठी त्याच कलर पण थोडा बदलतो आणि मुलांना पण लक्षात येत. नाही नाही तर ते काय होत् पोर जरा ते चव थोडीशी वेगळी वाटली की खात नाही.
हा ते बरोबर आहे ते लक्षात घेणं सगळ्यात महत्वाचं
तेच की आणि मग हेचं पण असंच पाणी करून म्हणजे पाण्यामध्ये गुळ हे करून मग तो पडून जातो ना विरगळून जातो लगेच
हा विरगळतो पण कचरा वगैरे काही असेल म्ह तर मग ते थोडस गाळून पण आपण घेऊ शकतो ना,
हा तेच गाळल्यानंतर ते सगळं वरच निघून जात आणि कसं ते सेंद्रिय गुळाच पण म्हणजे भरपूर मिळतो इकडे, आमच्याकडे ते त्या पेक्षा ते अ आता म्हणजे बऱ्यापैकी तेच वापरतो आम्ही पण घरी
हो सेंद्रिय गुळ वापरलेला चांगला ना आरोग्यासाठी
चांगला हा आरोग्यासाठी चांगला आहे पचनासाठी पण चांगला
हो
म मग ते काय पुऱ्या म्हणजे शक्यतो पुऱ्याच करतो कापण्या म्हणजे ल क्वचित होत.
हो हो जशी म्हणजे आपल्या आपल्या आवडीनुसार करतात ना,
हा बरोबर आणि पुर्यांना
थोडस असं वेगळं वाटतं ना ते, आकार वगैरे त्याचा हम्म
त्याला आणि ते साचे पण मिळतात ना दुसरे मग ते आकार वेगवेगळे त्याचे साचेचे असले की मग ते टिफिनला न्यायला मुलांना छान वाटतात वेगवेगळे आकार
हो हो
आणि थोडं पौष्टिक पण जातं शरीरात त्यांच्या पण
हा ते आहे.
हम्म आणि बाकी काय मग ते म्हणजे जास्त करून तर ह्या दिवसांमध्ये पुऱ्या होतच नाहीत मग गुळाची ळी म्हणा पटकन होणारी जी आपली सकाळी हो त्याला देता येईल अशी हम्म म ते काय बुळाची पोळी तर काय कानकेमध्ये पण म्हणजे नाहीका पटकन होती करायला सकाळी
होती रे त्या तर एवढं हे नाही काही थोडा गु खिसन वगैरे घेत असाल ना त्याच्यामध्ये हा
हा गुळ किसून घेते त्याच्यात तर थोडीशी वेलची पावडर टाकते आणि काय नाही आपल्या कणकेमध्ये भरून लाटायची नुस्ती आपल्या जस आपण पुरणपोळी लाटतो तशी हा पुरणपोळी लाटतो तशी
करत तस पण चार महिन्यामध्ये तर ज तसं गोडपुऱ्या वगैरे कोणी त्याच्याबोबत तिखट पण करत
हा
हा त जास्त तर हा घोडपुऱच म्हणजे तळकातस ह
हा ते त कडकण्या वगैरे ते तेच असतं ना शक्यतो ह्या दिवसांमध्ये
हो ते देवाला वगैरे पण जातात हा दिवसात देवीला हा हो
मग ते आधी दही दही भाताचा देतात आधी आमच्याकडे हा हा ते हे ना मेथीची भाजी भाकरी
हा आमच्याकड ते तांदूळ जाव नाही का आपण हा त्याची म्हणजे विला वगैरे अस मोस्टली त्याचा असतो म्हणजे देवी कस आता या दिवसा कस पावसाचे दिवस व देवीला पहिल्या पहिल्या पावसाच ते भाजी ते आलेली बरेच जण आमच्याकडे ते देवीला नैवद्य दाखवल्याशिवाय मग भाजी खात नाहीत असं बायका अ तांदूळज्याची हा तांदूुळज्याची भाजी ते करायची मग देला जाच मग
हम्
ते खायला चालू करायच
होय
च
होय
हम्म म्हणजे ते रोग र पण असत आता एक काही आधुनिक निा आपण पहिल्या कस थोडे जास्तीचे असायचं ना हातावत गोळ्यामुळेळ असस्त काही नाही एवढं पण तिलं काही अस संसर्ग वगैरे होत असतील त्याच्यामुळे मग या दिवसात थोड देवीला वगैरे हे जाऊन यायचं असं असंय का पहिल्या काळमध्ये हं
हो होत ना आता आमचं म्हणजे काय
अस सरी वल्या ते
हो जातात ना आमची आजी म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आजी न्यायची ना मग लक्षात राहि क पहि भाताचा नैवेद्य द्यायचे पहिले
हा हो हो हो
तिथे जाऊन मग ते सगळ्या लहान मुलांना घेऊन जायचं तिथे आणि अ दही भाताचा नैवेद्य घेऊन जायचं
हा हा
म ते झालं की परत थोड्या दिवसांनी मेथीची भाजी आणि ते छोटे छोटे भाके असतात ना चचाानक्या
हो हो हो
चाणक्या हा ते चादक्या आणि मेथीची भाजी ते करून न्यायच तो एक नैवेद्य असत म्हणजे ह ह्याच्यामध्ये पावसाळ्याचे दिवस सुरु झाले की तो एक नैद असतो तो आशाढत
अ जास्तीत जास्त आषाढ महिन्यामध्येच करतात ना ते
हा आषाढ मध्येच आणि पाऊस पण म्हणजे सुरू झालेला असतो ना हा त्यावेळ
ह
हा मग ते लक्षात राहिलं मग आता कसं होतं आता जास्त शहरांमध्ये वगैरे थोडस पाळलं जात नाही ह्या गोष्टी नाही का
हा हो पाळतात ना तरी पण असं शहरामध्ये पण असतात ना देवीची मंदिरं वगैरे
ह
तस देवीच्या मंदिरात पण जातात ना बायका
हो जातच जातात इथं म्हणजे काय होतं अम् आता शक्यतो ते पोरांची शाळा आहे ते त्याच्यात कधी विसरायला होत कधी असं म्हणजे नाही का निघून जातात ते दिवस तर लक्ष देत असं
तर रविवारी जातात ना असं बायका जास्तीच रविवारीचे सुट्टीच्या दिवशी अ आमच्याकड पण जात तसं बायका रविवारीच्या दिवशी मग सगळ्यांनी टो वगैरे करून लांब असेल कोणाच्या घराजवळून कसं आता सिटीमध्ये थोडं लांब लांब असतं ना कसं खेडेगावामध्ये जरा गावातच असत मंदिर मध्यभागी कुठ तरी एक असईड
बरोब थोडस रिक्षा करून गेलं किंवा चालत गेलं तरी लगेच येतं गावात
हा गावात लगेचं इथ पण सिटीला थोडं लांब लांब राहतं ना तरी पण ज्या बायक का असं लहानपणीणी आजीनी वगैरे आईनी केलेलं असतं ते तसं कर ात बऱ्याच जणी जातात आवर्जून मुलांना ते घेऊन
हम्म ते आहे
हा सईड बय सईड मग तिथं जवळपास देवाात वगैरे दुसऱ्या मंदिर असतील तिथं पण सगळे असं पण जाणं होत नाही ना आ आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये त्याच्यामुळे मग सगळ तेच होतं सगळ्यां ठीक आहे तई छान वाटलं तुमच्याशी बोलून
मलाही छान वाटलं चालेल ठेऊ
हो